काय ग काय चाललंय?
काय नाही बसली हम्म
हम् कोणा कोणाला फोन लावली त्या गायत्रीचा नंबर असेल तर तिला लावायचा ना.
तिचा बचत गटाच्या ह्याच्यात आहे तिचा नंबर
काढायचं ना तिला म्हणा बोल
हम्म तेव्हा तिचं काही काम असलं तिथ आणि तिची सासूबाई असली तिथ मग काय करावं हा न म्हणजे तू रिकामी काय टाइमपस करते म्हणशी
हम्म नाही तिला म्हणय ना टाइमपास करायचे पैसे आत माहत असल्या मग काय प्रॉब्लेम नाही
काय माहिती. माहिती की नाही ना अस तिची सासूबाई पहिली ना कधी कडक आहे
हा
हम्म आला होता का तुम्हाला पण मम्मीला.
आला होता
तुमच्या याच्यावर आला होता का
नाही त्यांच्याच याच्यावर आला त्या काय दोघी जावा बोलत होत्या इतक्यात बसून त्यांचं चाललं हम्म म्हणजे फार तुझा तुझा आणि.
हा हा टाकून मम्मी बोलत होत्या ना
हा सामीच प करा करा करा करा म्हणती
हा कांची तर मला म्हणती त्या कामात आहे म्हणे
ते कामात आहे म्हणती माझ्याशी बोलत होती ना
नाही नाही मग बाबांनी दुसरं काम लावलंय मी त्यांना
हा ना मग माझ्याकडे फोन ये स
हा हा.
हम्म
हा का हा-हा तेच कांदे निवडायचं काम चालू आहे वाट
हा मग म्हणे कांदे निवडतीने आणि फोन कानाला लावून बशीले म्हणे
म्हातारं चालू होत गडगड मध मध म्हंटल जाऊ दे आता घी पटापटा बोल दहा मिनिटं आता ते शतलभर शीतलला म्हणे. बाबांकडे दिली त्याच्याशी गप्पा मारा म्हणे एखादी स्टोरी सांगते.
यो बाबो ह पंढर तिचा विठुराया करतील बरोबर.
हा.
बरोबराय बाई.
पण आता उद्या नियोजनचं काय जायचंय ना?
कोणाचं?
कस काय?
हा मग.
हम्.
मला म्हणे तू ये म्हटलं मी एकटीच नाही हा मग आमच्या सगळं जावंय म्हटलं मी एक त येऊ काय करू. आ? अ म
गराणी करीती माझी जाव अता फोन वर बोलू राहिली य सकाळच एवढं एवढं. काम आवरायले म्हणे घरामध्ये सारखे फोन ह मी सारखं फोन व बोलू राहीली. पसारा पसारा रूम मध्ये सगळा पसार पडलाय.
हा. ये बाबो ती केवढी कामच्या्य ना.
मग
अम पहाटे किती वाजता उठली ती मग?
तईच पसार हत काय करणारे. आ तुम्ही बोलत आहे पर आवरीते पण पसारा हा
कयला अंतो शेवट तीला ला लाज वाटलीे ना?
तीने माक मी आवरिते.
हा मला वाटलं तिला लाज वाटली का? वांट तिला पावश वाटाना म ती अवराली ग काय?
हा तो पण शांत मी लाई दमले
हा लगेच नाही बसणार नाही ती बसणार नाही.
ह जाऊद्या काई नाई होत. जाऊद्या त्या ला काय नाई होत.
आता कोणाला ग चीकु राहिली मगश मला शिकवलं
ते ना दोन कॉल फेल गेले म्हणते माझे तरी दहा येऊ राहिले म्हटले म्हटल जाऊ दे येऊ दे मला जेवढे लागतील तेवढे बोलायचे.
हा हा नाही मग माले आता तुम्हाला लागून येईन राहिला माझावाला
मग किती झाले त तेथं दोन तीन होऊन गेले तसे म तथ एडं एड मानवा घेतली हम्.
दोन याचं टास्क होत आता त्या त्यातन एक राहिला असाल अजून.
हा काही नाही तिथं करायचं सुरू करा पुन्हा. तेच केलं ते परच ज बट दाबून गिर खालचं पुन्हा सुरू चालू राहू द्या. म लागला
ती सोनली मला तेच म्हणे आधी मला दाच टास्क आल मग द झालं मग वीस च आलं नंतर पंचवीसच आलं म्हणे. असे आपण आपण बनूती म्हण मला. सांगू काय पैसे नाही आले सावीला आणि त्यांना आले हो म्हणे मला काय अजून नाही आले म्हणे.
तिला आले ना हजार रुपये आली ती म्हणत तीतक
कोणाला?
साहूला
हा का.
हम्म
किती फोनचे?
झाले ना त्यांचे
धा तीस फोनचे पण म तिथे आता तीस फोनचे दो दोन हजार यायला पाहिजे होते ना. चोवीशे हा चोवीशे यायला पायजे होत ना म आं
तेच नं मग
अजून काय? काही घेऊन जात ना गं असे लागते‌ नाही मग कसे हम्म.
हम्म हम्म.
तिला आले ना कांचन दा आले पंधराशे क काय तरी
ह्याच कांचन ला चांगले आले मग हम्म कांचनचं तोंड लय चालवत न
हूं
हम्म ती उचलीत नाय ना माकडा आहो मी मगास पासून तिला फोन करते माला म्हणती आओ माझ फोन नाई नाई मगाशी
म्हटलं का गं फोन उचलला नही मगाशी तिला फोन केला म म्हटलं आधी फोन केला त कां रू उचलंला नाही म्हणते आहो माझं फोन घरात ठेवीला होता. मी बाहेर होते म्हणे निवांत झाले का तुम्हाला फोन करते मग सांगाते का तुम्ही मला फोन करा.
ते हा आता पण म साऊकडे फोन ये. आणि सावू संचिता चाल्ली.
हा हा.
हूं हूं
बरय बरय. बाकी अजून
अजून काय नाही बाकी चाललंय हे असच अत हेच एक एक कोरफल घेऊ ना म्हटलं पंधरा एक पाळ
आता मिटिंग ये म्हटल्यावर कशी जाणार ये काय
आम्ही आम्ही बसने जाणार ये.
हा मला माहिती ये तुम्हाला काय विमान येणार नही.
आता कधीच उडवल असत. हेली कॅप्टर थोडी इदून उडवलं असत.
हा नाय नाय आपल्या घरची उभं करू न
मावल मावल
मंग का बरं नाय मावणार.
होना.
हम्म
कां
त काय पावकीच उभी करायच बाकीच वरत फॅन तर वरतीच राहत्या. हा.
होचं न आहो माला माहती ये तुम्ही बस नी जाणारेत. पण मंग आता आठ वाजता तिथं पोहचाल का तिथं असं
नाय पोहचणार आठ वाजता आठ वाजता आम्ही घरातून निघू.
सांगायं ना मग कसं का मीटिंग आधी
हाआठ वास्ता घरत नू
आठ ते किती.
त्यांनी ते आठ ते साडेआठ सांगितलं त्यांनी हा
मला शभूत टाईमला आवडतो बाहिले मज्जा य त. आईस पईस तुम्ही नऊ वाजता झाला द जा अकराला जा बाराला जा कधी जा एक वाजेपर्ंत जा बटत
हम्म
हा
अच्
सर्वत्रची सवाद होनती सवाद ती म
हम्म हम् एकच अस त्यांच
हा पण मग ते शंबुची आली एकता. एक वाजता जशी आपण आता बारा वाजता जरी गेलो तर शंभूजी एक त शंभूं हट केल्यानंतर परत एक तास त तर थांबायला लागेल मी एक तासानंतर मग रुद्राचीन
त नाहीच.
हम्म हा आज चालू जायचं मग आता काय माहि
हा चाले का हा जायचंय कांचनचं आलं पण माझ्याच्या फोन माझ्याच्याव कांचनचा फोन आलय हा
ह आय ह तुमचे किती टाइम झालाय तरी
माझं सात दच मिनट झाले आता थोडं राहिलं.
हा ती चालत हरकत का.
हा
मी ज मगा शिक माहा विचारयच हे शिकल तर लवालता
यथलसा नन लागला.
नाही नाही शीतल चा आला होता आणि तेव्हा मला दुसरं कोण बाहेर साधा करायला होता कोणाच तरी मिटकत करून टाकला
हम्म हम्म
हम्म.
कध आलं तेक.
नाही शतालच झाल तेव्हा.
हम् हम्
हम्म. ह नकी आता म
त ना
सासूबाई माला म्हणतो त्या म्हणे मम्मी माला म्हणे का बा आम्ही बसणी येतो
ह
मी म म्मीला म्हटलं का बसने बरोबर नाही वाटणार ते पाहणे तुम्हाला तिथं कुठे्यायला येतील म्हणे. मंग एकत बाल्याची गाडी विचारून पा नाही तर मग भाड्याची गाडी भाड्याचा गाडी वाला थांबल का वाटतय म्हण मग त्यांना तेच म्हटलं मग थांबायला म्हटलं तो का पण नाही थांबणार म्हट म्हण ते मग मग गावंती आवंती मला म्हणे का मम्मीला म्हणा बसणी नका येऊ बरोबर नाही वाटत पहिल्यांदी तुम्हाला बस नका योगं असं मग तेच ना आता ह मग म्हण आम्हीता उद्या दिंडोरी दिंडोरी म थांबू त्यांची वाट पान म तडून हा आम्ही त्या संगत जाऊ असं म्हटलं चालल ना तस बरोबर आहे का नाही. म्हणे त्याला म्हणा बसने येऊच नका पण फक्त बाल्याची गाडी पाह नाही तर मंग भाड्याची गाडी करून या पण या ब अस-
हा
आणि काय म्हटलं सांगा की मी त्यांना तसं मला म्हणे तसं त्या आल्यावर मला फोन कर म्हटल करते करते ते आले असं.
हम्
मग माझ्या आयांशी बोलले हम्म. मग चालू होत म्हटलं आता बोलल्यायचे मला म्हण यायचंय मला तुमच्या साड्या राहिली लग्नाच्या द्यायच्या. हम्म आ रवी हा. रवीचा फोन रवीला भेटायला आले का मग तुमच्या साड्या घेऊन येते.
हम्म
म्हटलं या या मस हा म्हटलं मुक्कमी या मग आता आपलं म्हणायचं काम बरोबर का हा म्हटलं बाई म्हट मुक्का मी या म्हटलं म्हणे येईल ना असं काय? त्याच बाकी काय चाललंयं. अजून शिताई काय कपडे तेन. हो हो हो हो
करते करते हा.